हॅलो.
हॅलो बोल की ग.
हॅलो काय करायलाय?
काय नाही बघ जेवायला ताट करायलो ग.
हा हा. काय बनवलाय जेवायला? अजून नाही आत्ता जेवणार.
हम. आम्ही वय आज भाकरी भाकरी केल्या परत अंड्याची ग्रेवी केल्या. मग मसाले भात.
हा हा. अंड्याची ग्रेवी कशी करताय तुम्ही?
अंड्याची ग्रेवी होय, तुला येत नाही काय?
नाही येत.
हम्म, पहिला अंडी उकडून घ्यायची अंडी उकडताना थोडंसं मीठ टाकायचं अंड्या मध्ये, म्हणजे लवकर उकडतात.
हम्म,
आणि नंतर मग जरा कांदा, टोमॅटो भाजून घ्यायचं म्हणजे चिरायचा पहिला जरा मोठा मोठा चिरायचा.
हा.
थोडसं नकळतं तेल टाकून भाजून घ्यायचं कडई मध्ये जरासं असं चॉकलेटी कलर येऊ पर्यंत.
हा.
मग नंतर त्याची पेस्ट करून घ्यायची.
हा.
आणि मग खोबरं, लसूण, आलं कोथंबीर थोडंस तीळ जिरं. आणि थोडं एक, दोन, तीन लवंगा दालचिनी हे थोडं त्यातं तिळ तिळातचं घालायचं आणि भाजून घ्यायचं चांगलं, तिळ जिरं. आणि दोन लवंगा दोन दाल, दालचिनी घालायचं. आणि भाजून घ्यायचं ते.
हम्म.
मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं, लसूण कोथंबीर अन आलं घालायच आणि सगळ्याची एक पेस्ट करून घ्यायची. याची पेस्ट केल्यानंतर मग तव्यात, कडई मध्ये तेल टाकायचं आणि त्यातं ते कांदा लसणाची ह्याची कांदा टोमॅटोची पेस्ट असताना ते घालायची.
हां हा.
ती भाजायची चांगली जरा असं तेल सुटू पर्यंत त्याला.
हम,
मग त्यानंतर त्याच्यामध्ये हळद जरासं लाल तिखट जरा गरम मसाला घालायचा. आणि थोड मसाला मग त्यात घालायचा तो आपण पहिला पेस्ट करून घेतला ना सगळं तिळं ते तो मसाला त्यात घालायचा आणि चांगलं हलवायचं.
हां हां.
जरा ते मसाल्याला पण असं एक दोन मिनिटं जरा चांगलं परतून घ्यायचं म्हणजे तेल सुटायं पाहिजे त्याला.
हा म्हणजे तेल वगैरे सुटलं कि जरा छान होते काय?
हा म्हणजे मसाले तर शिजते ना म्हणजे चटणी वगैरे असं लागत नाही किंवा असं कचकच खोबर न ते असं दातात लागत नाही.
हा हा.
मग ते उकडलेली अंडी सोलायची आणि आपल्याला जर अखंड पाहिजे असतील किंवा अर्धे अर्धे तुकडं करून घातले तरी चालत्यात.
हम्म.
अखंड सोडले तरी पण जरा असं त्याला चाकून असं कट करायचं थोडं थोडं असं म्हणजे त्याचा आत मसाला जातय.
हा हा.
आणि तुकडं जर असं आर्धी आर्धी करून घातलं तर मग छान एकदम असं गिरवी घट्ट होत एकदम ते. कारण त्याच्यामधले ते पिवळ बलग असते ना ते निघतय.
हा हा.
त्याच्यामुळे ती ग्रेव्ही घट्ट होतीय.
हम्म हम्म.
मग त्याच्या संघ बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी करायची.
हा हा तुम्ही कोणती केलाय?
मी ज्वारीचीच केल्याय खर माझ्या मुलग्याला चपाती लागते त्याच्यासंग भाकरी खात नाही तो.
हा हा.
तुम्ही काय खाताय त्या संग मम्मी करत असेल की तुझी?
होय करतेय की.
अ मग काय करते भाकरी का चपाती करते?
कधी कधी भाकरी करते, कधी कधी चपाती.
हम्म होय मग तुम्ही काय केल आज जेवायला?
आज आम्ही वांग्याच भरीत, भाकरी.
होय छानच केलाय की.
होय.
ह ह कस केलंय मग भरीत?
भरीत व्हय. आधी वांगी घ्यायची म्हणजे जरा मोठे मोठे अस त्यातकानय ती घ्यायची आणि तेला जरा असे तेल लावून गॅसवरती ठेवायचं म्हणजे गॅस चालू करायच आणि गॅसवर ती ठेवायच बघ थोड्या वेळ ती शिजत्यात कि मग काढल्यावर ते वरच जे काळ असतय का नाही वरच कवर ते काढायचं हम काढलं कि मग जी वांगे असतात ती सगळी प्लेटमध्ये म्हणजे जे त्याच असतय की नाही गाबा ते काय म्हणतात.
हा हा.
ते प्लेट मध्ये घ्यायच. हम्म, आणि मग त्याच्यात कांद कांदा असा जरासा अस बारीक कट करायचा. कांदा, चटणी, चवीनुसार मीठ हे तेन घालायच. आणि जरास हलवायच. म्हणजे स्मॅश करायच.
हा
ह आणि मग भाकरी सोबत खायच. आणि अजून एक असत ते तव्यात पण करतात. म्हणजे जरास तेल टाकून. त्ये अस गरम करतात.
हा म्हणजे मी कस ऐकय ना, ती आमची आजी कशी करायची तव्यात टाकून.
हा हा, आम्ही तव्यात जास्त नाही करत. म्हणजे कधी तरच करतोय. बाकी आम्ही अस प्लेट मध्येच करतोय.
होय
हम्म
मग आणि बाकीच काय चाललय.
व्हिडओग्राफी हम है हरिश्चंद्र कॉलेज वगैरे आता उद्यापासून चालू होणार आहे.
हम्म, पण कॉलेज सुरु झाले ना आधी.
झालय पण मी गेलो नव्हतो.
होय
हम्म
म आता
आता म अ
कीतवीला आहेस म्हटल आता.
आता, आता माझी तेरावी झाली.
होय हम्म हम्म हम्म
हम्म
मग आता कुठली साईड घेतलीयास.
मी बी ए करायले.
बी ए करून मग काय करणार?
बी ए करून पुढ एम बी ए नाहीतर काय तर करणार बघू.
हम्म हम्म चालत चालत, चांगल शिकलेल चांगल आहे सोड. कुठ वाया जात नाही.
होय
हम्म, मग घरात कोण कोण असतय?
घरात काय मम्मी, पप्पा, दादा, भाऊ. म्हणजे भाऊ बहिण
हा हा होय
हम्म
हम्म, बहीण काय करता मग. बहिण मोठ्या आहे का?
बहीण पण शिकत्या. बहीण पण मोठीच आहे.
होय हम्म हम्म, म्हणजे अजून शिकताय व्हय. आणि भाऊ?
भाऊ पण शिकतोय च.
होय!
तिघं पण आम्ही शिकतोयच अजून.
हा म्हणजे मग खर्च भरपूर आहे की, कारण तिघा तिघा शिक्षण म्हणल्यावर.
होय!
म पप्पा तेन काय करत्यात म?
पप्पा तेन काय नाही, आता घरात आल्यात जेवायला.
नाही म्हणजे जॉब काय करत्यात, काय काहीतरी व्यवसाय आहे, का बाहेर जातात कामाला?
आमचा कारकाना आहे. पावरलूम आवं सूत कापड तयार होतय बघा त्याचा कारखाना.
हो का. हूं चांगलय कि मग ते, चांगलंय कि म्हनंल. म्हणजे तुमचं स्वतःचच आहे काय माग वगैरे.
होय तुम्ही जॉब करताय कर
मी काय नाही मी घरीच असते बघ, मुलं जातात कामाला.
मुलं कामाला जातात ग मुलं आहेत माझी मोठी एकतां वायरमेन आहे, एकतां स्लायडिंगच करतोय.
हा आणि काय म?
ती करत्या जॉब आणि माझ फोनवर काम करते, आता त आरीवर्क झालय तिच.
हा हा!
तुझं क्लास वगैरे कुठलं झालं असतील की कॅम्प्युटर ते.
माझं कम्प्युटर अ चा?
हॅलो!
हॅलो!
हा बोल की आवाज येईना ग तुझा.
हा बोला की.
आवाजच येईना तुझा मधून कट व्हायला आवाज.
आता यायलाय काय व्यवस्थित.
हा यायला यायला
हा!
मग ऍडमिशन कुठं घेतल्यास, तुमच्या गावीच घेतल्यास काय बाहेर कुठं?
अ जरा असं बाहेर घेतलंय कुठ तर.
होय ह म कसं करणार येऊन जाऊन?
होय येऊन जाऊन बस न येऊन जाऊन.
होय जवळ आहे काय म येऊन जाऊन करायला?
होय म्हणजे एक अर्धा तस लागतोय बसने.
हूं हूं हूं म चालतय.
आणि काय मग?
म जेवला का नाही अजून?
नाही आता जेवणार थोड्या वेळान
होय हम हम सगळी मिळून जेवत आसशिला तुम्ही
व्हय सगळी मिळुनच जेवतोय
हम हम
नाय
तीन चार
आणि काय पाऊस वगैरे आहे काय तिकडं? पाऊस आहे का नाही म्हटलं तुमच्या गावाला
पाऊस आता एक चार पाच चार पाच दिवस झाला तर काय नाहीच पडला त्याच्या आधी जरास होता बघा
होय. हम हम आमच्याकड पण नाही आहे पावस खरं ऊन पडलय एकदम कडक उन्हाळ्या सारख
हा हा. चालतंय पाऊस म्हणजे आधीच्या म्हणजे चार पाच दिवसाच्या आधी होता जास्त पण आता ऊनच आहे पूर्ण
होय इकडं पण तसच हाय.
थोडा पण नाही पडला.
हा हा. म्हणजे चार दिवसाच्या माग सगळीकडच होता वाटता आमच्याकड पण होता तेव्हा पाऊस.
होय होय बरं चालतय ठेवतो म
बर बर चालतय.
भाभी नेजाल की तुम आई कॉल ॲन्ड